हॅलो.
हॅलो हॅलो परतला म्हणजे ते कंटिन्यू होऊन जाते म्हणून ह म्हटलं की हॉबी काय म्हटल हाॅबी सध्या काय वेगळं काय कर काय कर दे दर्द काय कर
नाही हो मला आवाज नाही येत तुमचा.
हॅलो, हॅलो, हॅलो बोलू ऐकू येत का हा म्हटलं नवीन काय? नवीन काय हॉबी नवीन
नवीन काय बनवलं म्हणजे काय मी परवा हे बनवले होते. काय? हा मी परवा हे बनवलं होतं माझ्या मुलीला आता लहान मुलं म्हणजे चॉकलेट्स आवडतातच असच मग तेच आता परत सोशल मीडियाचा असच एक रील बघित मग ते जस्ट छान होत प्रोटीन बार्स म्हणून होते. मग म्हणलं चला ट्राय करू आणायचे आपले फुटाने हा
असतात अस चिकटचीकट असतात च चुकी सारखे.
चिकी सारखे बरोबर ओ ते ना बघितलं तर ते ह्याच्यापासून केलं होतं का तो फुटाणे, फुटाणे असतात ना आपले ते फुटाणे मग थोडेसे भाजलेलेच होते माझे होते ते ते फुटाणे मिक्सरला बारीक केले त्यामध्ये खजूर घातले हा.. म्हणजे थोडस बांडिंग घेण्या इतपत ह आणि म्हणजे त्यामुळे गोड आपण आणि च कोको पावडर घातली चॉकलेट फ्लेवर येण्यासाठी. ते सगळं बारीक केलं आणि थोडस बटर पेपर वर ठेवून सगळ ते ठेवून टाकलं आणि त्यावर आपलं हॉट चॉकलेट म्हणजे जे चॉकलेट बार मिळतात ना डार्क चॉकलेटचे ते मेल्ट केले ते त्यावर पसरवलं त्यावर थोडस अ काजू, बदामचा असं छोटे, छोटे तुकडे करून. ठेवलं आणि ते फ्रीज ला सेट करायला ठेवलं हा आणि छान झाले. तिला इतके आवडले म्हणजे ती म्हणते हे हेल्दी चॉकलेट काय ना म्हटल हो हिल.
हो त्या आणि मी तरी अ हे जात सुका म
सुका मेवा जातो. नाही तिला रोज ना तिला ना म्हणजे ती छोटी असल्यापासन तिला कसं अ जे आपलं अन्न ह्याला पो करत नाही का आपण काय बरं कोजागिरी पौर्णिमेला. मग ते दूध तिला खूप आवडत ति या दुधाला चंद्राचं दूध म्हणती. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला त्यात आपण चंद्र बघतो आणि मग पितो ना मग ति ज की, हा ती त्याला चंद्राचं दूध म्हणतीय. मग एकदा असंच, काय होतं माझ्या मैत्रिणीकडं? हा, अं हळदी -कुंकू होत् त, मग तिनं आलेल्यान दुध ठेवलं होत, मग ही पण माझ्यासोबत आलेली, मग तिला म्हण, कळालं की ते सगळं तसच टेस्ट होती ना. आई चंद्राचं दूध तू पण बनव, मग रोज रात्री झोपताना मी तिला बोर्नविटा वगैर नाही देत, ॲक्च्युअली तिला प्लेन दूध प्यायचच सवय आहे, मदे लागली होती खुप बोर्नविटा भरपूर घालून. मग बोर्नविठा घातला की, त्यात ऑलरेडी साखर तो खूप घातला कि, परत ते साखर अजून घालावी लागते, मग इतकी साखर पण चांगली नाही ना. मग तिला हळू कमी, नाही ना, कधी हा. मग मी काय करायचे की, हळूहळू ती आधी एक- दीड चमचा बोर्नविटा घालायचे बरं का, मग तेवढीच साखर पण तेला लागायची, मग हळू ते दीड चमचाचं जरा सवा केला. थोडे दिवसांनी मग एक केला, मग अर्धा असं करत करत मग तिला आता प्लेन दूध विदाउट शुगर सवय झालीया, मग मला म्हटली आई चंद्राचं चं दूध द्या, मग मी काय केलंय कि ती पावडर बनवून ठेवली. जे जेव्हा म्हणेल, तेव्हा त्यात ती पावडर घालून देते. मग खुश असती, कधी कधी असं मस्त मसाल्याचं दूध छान लागतय नी प्यायला.
हो हो हो हो छान लागत, वेचीची पूड भरून छानच स्वाद लागतो.
तर मी त्यात काय केलं माहिती आहे का, काजू, बदाम अ अ बारीक म्हणजे, जरा आधी भाजून घेतले बारीक गॅसवर आणि काजू पटकन बारीक होतो, त्यामुळे आधी मी थोडस बदाम बारीक केले. मग काजू घालून आणि परत फिरवलं, पिस्ताच्या अ पिस्ता पण भाजला तो थोडा घातला, तो पण बारीक केला, आणि त्याम त मी ह्यावेळी ना थोड मिल्क पावडर घातली. मिल्क पावडर थोडं, हा. त्या वेलची पावडर थोडीशी आणि जरासं जायफळ आणि केशर. हम, हे सगळं बारीक
ह
आणि हलके -हलके जरा, आपण जे सुहानाचा मसाला वगैरे आणतो ना. केसर मसाला त्यात थोडे थोडे तुकडे असतात ना, असे स्लाईसेस एकदम पातळ मग तसे पण भाजून, हा ते मस्त चावायला छान वाटतय.
हो हो त्याच कटर पण असत ना असं, स्लाईस एकदम बदामाच वगैरे त्याच कटर पण असतं वाटतं.
मी पण म्हणाले आता मग तिझं आता चाललंय की, आता आई माझा बड्डे आहे आता आपण कुठला केक करायचा? मी केक काय करते. माझं काय कोर्स नाही, पण मी तिच्या बडेला बऱ्यापैकी आता एक तीन वर्ष तरी झाले केक आणत नाही, घरीच बनवते, मग आता चाललय, हा की कुठला करूया आई केक माझ्या बड्डेला, आता ते फेरी टेलच केक ट्रेंडिंग आहे त आई तो करूया आता केक आपण, म्हनल ब ठीक हाय म रोज झोपताना किती दिवस राहिले माझ्या बड्डेला मग तु मला काय काय गिफ्ट देणार, हा कक्युलेशन म आपण रिटर्न गिफ्ट काय देऊया, आई आपण सगळ्यांना खायला काय देऊया, रोज तेच चर्चा, रोज तेच चर्चा
हो होई पर्यंत काय खर नाय. तुम्ही खोबऱ्याच्या वड्या करता का हो खोबऱ्याच्या वड्या. हो म ते क कसं का खुटखुटीच होतात तुमच्या म्हणजे अशा क व्यवस्थित अ
माहिती का आता माझ्या घरी सासू सासरे पण आहेत ना तर थोडसा अशा मऊ त्यांना आवडतात म्हणजे मला पण तश्याच आवडत्यात, तर मग मी, म्हणजे खुसखुशीत पण छान लागतात. पण आम्हाला सगळ्यांना मऊ आवडतात. तेव्हा मी
ओके ओके, नाय पण खुसखुशीत होण्यासाठी काय कर कर केलं जातं का, काही ट्रिक्स आहेत का म्हणजे कधी ऐकिवात आहेत. का तुमच्या, अशी छान होते ना अशी एकदम बर्फी सारखी.
बर्फी, मी म्हणजे बर् की मी हे जे करते ना तुम्ही कशा बनवता?
नाही ओ म्हणजे मी एकदा केला होता प्रयोग पण माझी पण मऊच झाली होती. पण आता मी गावाला गेले माझ्या वहिनीने केली ती खुटखुटित झाली. म्हटलं की तिने काय तिने नारळ आणि साखर मिक्सर मधून वगैरे काढला थोडी मिल्क अ दूध घातलं वगैरे आणि तिनी केलं होतं असं तिच तिच हे हाय थिअरी
मग कळत नाई ते ह्याचा भाजायचं हे पण अलीकड राहिलं की जरा मऊ होतय. जर अ म्हणजे आपण हा, म ते हा, म सगळं मिक्स करून आपण परतत राहतो कनी जर ते जरास बरोबर झालं तर जरा खुसखुशीत होते. आणि थोडं अलीकड आलं ना तर मऊ राहते. म मला काय होतय, फार पुढं गेली तर ते माझ्यात घरात म्हणलं ना वयस्कर आहे त्यामुळे त्यांना खायला कम्फर्टेबल व्हायला पाहिजे म्हणून मी आपलं काय करते, आणि मी पण, मऊच आणि
पडता वाड्या म्हणजे तुम्ही लोक ते हे नाय करत बाइंडिंग होईपर्यंत नाही ठेवत.
हा नय बाइंडिंग होऊन देतय म्हणजे गोळा होऊन देतोय देत ते पण न तो फार मोठा अस फार गच्च गोळा झाला ना तर म त्यांना खायला ते असं वचवच इथ आल्यासारखं होते ना आणि भर पूर मी काय करते दूध भरपूर घालते. त्यामुळे ते खवा खाल्ल्यासारखं माझ्या मुलीला पण तसच मग कधी
शुभ्र होतात का? पांढऱ्या शुभ्र होतात का? कधी दुधामुळे फरक पडतो का?
पांढऱ्या होतात. मिल्क पावडर घातल्यावर पण पांढऱ्या होतात आणि म्हणे अस माझ्या सासूबाई सांगत होत्या की जर आपण निरस दूध घातलं ना तर पांढऱ्या पांढऱ्या होतात. आणि जर आपण उकळलेलं घातलं म्हणजे एकदा उकळून थंड केलेलं घातलं. तर तीत - क्या पांढऱ्या होत नाही की हे हे करायचं म्हणल्या
ओके ओके बरोबर आमच्या गावाला कसं निरस दुध अव्हेलेबल आहे ना जावा धरूष्टा म्हणून आ कारण ते गुर असल्यामुळे दूध तर अवेलेबल असेल तर तसं त्यांनी केलं असेल कदाचित. तो म्हणाल बरोबरय तसही केल असेल त्याच्या मध्ये पांढर्‍या शुभ्र
शुभ्र होतात मस्त ते निर दूध घातलं ना की मग पांढऱ्या होतात. आणि जर तुम्ही तापवलेलं दूध घातलं ना तर तितका पांढरा रंग येत नाही जितका निरजाचा येतो.
हा हा हा हा फरक पडतो ओके ओके ओके हम् हम्.
मी पण परवा केल्या होत्या माझ्या मुलीला आवडतात मग मी पण आता दुसऱ्या तिसऱ्यांदच पहिल्यांदा तर केले तर तेव्हा तितक्या नाय जमल्या मग नेक्स्ट टाईम केले जमल्या पण काय झालं मी म्हणलं तस त्याला चटका अजून हवा होता तो माझा कमी पडला, मग मी काय केलं त्याचे लाडू वळले. आणि मग हे केले काय? अ लाडूच केले म परवा झालेले छा
आ करून करून होतं शेवटी प्रॅक्टिस पाहिजे ना आता आमच्या मुला पण आवडत म्हटल आता मी पण म्हणजे एकदा केल्या होत्या पण मऊ झाल्या पण या गावावरून आणल्या होत्या तर त्याला आव ल्या म्हणलं आपण अशा पद्धतीच्या करून बघूया म्हंटलं म्हंटलं एकदा विचारू अजून कोणा तरी म्हटलं जे कोण करतात वगैरे त्यांना विचारलं की आयडिया येते ना आपल्याला हम्म.
मिल्क मिल्क पावडर पण घातली की खुशखुशीत होतात.
हो मी आणलीय सगळं साहित्य जमा केलंय फक्त करायचं बाकी आता उद्या ब घू वेळ मिळाला तर हा हम्म.
सामान आनन पटकन होतय खर करायला मुहूर्त लाग ऍक्च्युली दोन पाच दहा मिनिट पण नाइत लागत आ.
हो हो हो ते परतायला किती वेळ लाग तो तुम्ही समजा तुपावर आपण जे परततो थोडासा बाइंडिंग गोळा होईपर्यंत कि -पंधरा मिनिटं
हा आता कसं मी दोन दोन नारळ केलेले त्यामुळे थोडस वेळ मला जास्त लागलेला. आणि म हित मला कसं जरा दूध जास्त घालायचं सवय कारण तर मी म्हणलं ना ते खवा झाल्यासारखं मला आवडतंय. त्यामुळं हा परत आता कस प्र जणांच दुधाचवापरण कमी जास्त राहतय आणि माझी एक मै त्रीण करती बरका आता तुम्ही म्हणणार तीन ते काय केलय ओल्या नारळाचं नाय करत.
ते बाहेर ते बाहेर खीस मिळतो सुक्या खोबऱ्याचा खीस मिळतोय बघा.
हो हो माया हिते डेसिकेटेड कोकनट म्हणतात.
हा डेसिकेटेड कोकोनट मग तेच मग त्याच्या खुश शीत होतात बघा ती केलेली पण त्यात कसं पूर्ण त्यातलं ऑइल नसतंयच ना ओ? म्हणजे ज्यांना हे खायची सवय आहे त्यांना खूप कोरड वाट त हा.
हा मी परत फोन करून तुम्हाला उरलेली थेरी परत विचारते कंटिन्युअन्समध्ये हा. हो हो हो चालेल पाच मिनिटांनी करते चालेल हा. चालेल चालेल नक्कीच ठेवते फोन.